हॅलो.
हॅलो.
हा ताई येतोय आवाज तुम्हाला हा कश आहेत हॅलो हा ताई आवाज येत.
हा हा हो येतोय आवाज माझा आवाज येतोय तुम्हाला.
हो मला पण येतोय तुमचा आवाज कशा आहात.
मी मस्त तुम्ही कशा आह.
आम्ही पण मस्त.
अच्छा बाकी काय झालं हो झालं. तुमचं झालं जेवण वगैरे
हो झालं. आताच मुलीला शाळेतून आणलं आणि आता निवांत म्हटलं चला कॉल करूया.
हा पण जेवण वगैरे झालं आता निवांत न कॉल करूया बाकी ल्यानंतर पाऊस आहे तुमच्याकडे.
नाही आमच्याकडे जस्ट पावसाच वातावरण होतय पण पाऊस काही तुमच्याकडे आहे.
नाही आमच्याकडे ऊन आहे आजकाल दोन दिवस छान पाऊस पडला.
आमच्याकडे फक्त एकच दिवस पाऊस झाला. घालपासून मस्त ऊन पडलय
हा मग गरम होतय आता पावसा म बरं वाटत होत.
हो थोडस टेम्परेचरचा फरक पडला पण तरी अस आभाळ मोकळ नाहीय. तर खूप सारा म्हणजे हे होतंय.
हम्म गरम झाल्यासारखं.
हम्म.
पाऊस ना पाऊस खरं पडायला पाहिजे.
काय म्हणताय मॅम.
पाऊस पडायला पाहिजे खर.
हो गरज आहे पावसाची शेतकरी अक्षरशः वाट बघताय.
हा ना शेतकऱ्यांच तुम्हाला त्यांना टेन्शन पाऊस येतो नाही येतो.
हो ना खरंच
पाऊस आला तर सगळ्या हा.
कारण पूर्ण त्यांचं आयुष्यच पावसावर डिपेंड आहे.
हो ना.
तुम्ही काय करता पावसात कुठे जातात फिरायला वगैरे.
अ वॉटरफॉल वगैरे बघायला आवडतात पावसात.
अरे वा मस्त. हो मला पण खूप आवडत फिरायला पण अस म्हणजे आता मुली. े लहान तर नाही जातयेत.
अच्छा.
हो तेच ना.
हा पावसात भिजायला वगैरे आवडत.
हो. पण असं निवांत पाहिजे की हा फक्त आपण फिरायलाच गेलोय आणि तिथेच. तय असस ह.
हां.
नाही नाही तर मग असं समजा स्कूल ला जायचंय. घ्यायला जायचंय कामाला जायचंय तर मग चिडचिड होते.
चिडचिड होते हो मग ते फिरायला जाण्या पाऊस पण नॉर्मल पडायला पाहिजे असं जास्त. ड मग मजा नाहीय मगता हिरवगार वाह. वगैरे व्यवस्थित छान बघायला पण भेट.
तेच ना असं निसर्ग. गम्य ठिकाणी जायला आवडतं तुमच्याकडे कोणता स्पॉट आहे फेमस.
अ तामिनी घाट वगैरे आहे.
अरे वा मस्तच.
छान. कडे कोणते कोणते स्पॉट आहे.
हो तेच ना आम्ही ॲक्च्युली गे आलो नाही आहे तिकडे. पण म्हणजे याच्यावर न्यूज ला किंवा नेटवर इनस्ट. इंस्टाग्राम ला बघितले.
हा इंस्टाग्राम वरती वगैरे भरपूर बघ.
हो तेच ना तुम्ही काय करता. जॉब करत की हाऊसवाईफ.
हाऊस वाईफ.
अरे वा ओ
तुम्ही काय करता.
मी म्हणजे माझ बिझनेसच आहे घरून आरीवर्कच. किंवा मशीन वर्क. असं चालतं माझं.
छान अरवरलप मला खूप आवडतं.
हो मग तू कर तुम्ही करता का.
नाही नाही मी करत नाही. पण ते ब्लाऊज व डिझाईन वगैरे छान वाटतं.
हो दिसतात छान आणि ते ऍक्च्युली करताना पण खूप छान अस. सटिस्फॅक्शन भेटत आपल्याला्. ते जस जस डिझाईन क्रिएट होत जाते ना तर मस्त. पॅटन्स दिसतात येस.
आता ॲक्च्युली खरं तर रेडीमेड पीसवरती पण म्हणजे मिळतं पण मी दोन्ही मला जाणून घेतला खर ऍक्चुली कारण की मी पहिले रेडीमेड घेतलेले आणि आता मी एका ब्लाउजला असं करून घेतलं एका लेडीजकडून पण खूप म्हणजे खूप डिफरन्स आहे
हो ते आणि आता म्हणजे लोक काय म्हणत अरे हे पण येत आणि मग मला छान पडत की हा एवढं स्वस्त पडत पण ते डिफरन्स नाही बघत कारण जे कस्टमायझेशन करतो ना आपण
हा म्हजे ज हण विणलेलं आहे ते एकदम परफेक्ट आहे आपल्याला हवी तशी डिझाईन आणि जे रेडीमेड वर आहे ते मशीन वरक येत त्याच सगळं
हो आता म्हणजे त्याच्यात फरक सांगते
बघायला गे तर काहीच नाही सेमच पडत. साडी त्याच रेंज म पडते आणि आपण करून तरी घेतल तरी ते
बरोबर आहे आता हे तुमच्या सारखे असले का ते बरोबर विचारू. करत आणि काही काही खूप डोकं खातात आता म्हणजे माझ्याकडे पण स्वतः मी मशीन वर्क च पण करते आणि आरीच पण करते ना.
ह्ं
मी त्यांना जेव्हा आ पर्सनली मटेरियलचा फरक दाखवते हँडवर्कच मटेरियल आहे ना खूप सुंदर येत. म्हणजे जे आपण आता कटपाईप्स वगैरे असले. तर ते कट स आता हाताने करायचे छान एकदम नाजूक बारीक येतात. जे मशीन वर करायचे ते थोडेसे जाड येतात तर लगेच फिनिशिंग म फरक पडतो.
असं हा फक्त सिक्वेन्स वर्क असत ना.
ओके हां.
बोला ना ताई
तर काय कायना म्हणजे जाेस्तात त्यांना समजत नाही आला पण. ते विचार करतात की हा आहे रेडीमेड चला. घऊया वगैरे.
बरोबर तोच विषय होत. आणि मग त्यांना समजवावं लागत.
हा समजाव ना तर पण काय काय समज काय काय त्यांना समजत नाही
तेच ना बाकी अजून काय म्हणता?
का नाही म तुमही आता आराम करता?
आता आप म्हणजे आपला टाइम सुरू होतो ना. पोर झोपले वगैरे की हा.
अजून तुम्हाला काय काय आवडतं?
मला बुक्स वाचायला आवडत.
ओके पा
सॉग्स ऐकायला पण आता तो वेळच नाही भेटत तसं. ते करायला पाहिजे म्हणजे जो अस निवांत वेळ असतो मग आपले आपले काम. बाळ झोपल. कंवा आपलं आपलं सुरू करायचं जे पेंडिंग काम असतात ते. त्याच्यामुळे आता म्हणजे विसर जास्त विसरायला होत कि काय आवडत होत आपल्याला असं.
ओके ओके ह हं पेपर आहे एकदम बिझी शेडून झालं की नाही
अच्छा ओके ओके
हां
हम् तेच ना बोला ना काय म्हणतय अजून.
मग मे महिन्याच्या सुट्टीत गेले काय काय केलं.
मला मे म मे म्हणजे अस जे असत ना आपला नोव्हेंबर टू मे पर्यंत तर सगळे ब्लाउजच्या ऑर्डर्सच असतात. त्याच्यामुळे असं सुट्टी वगैरे असं काही नाही फक्त एक घरातलं लग्न होत तेवढं एन्जॉय केलं बस
ते लग्नाचे सीझनस असतील त्यामुळे तुमच्याकडे ऑर्डर भरपूर असतील ब्राईडचे म्हणजेओके मग तुम्ही एकटंच करता की तुम्हाला हेल्पिंग कोण आहे
अ मास्टर्स आहेत आमचे पण ह्या वेळेस काय झालेलं नेमक त्यांच्या मु मुलीच लग्न होत तर ते एक महिना सुट्टीवरत मग सगळं माझ्यावरच आलेलं मग ते थोडस अवघड होत तेव्हा
हम
अच हो मग मग तेव्हा माझ्यावररच लोड होता त्यात मुलीच स्कूल वे सगळं
सगळंच हा मग घरातलं पण बाकीच सगळं सांभाळ येस हा बरोबर मग आता रिलॅक्स असेल आता जास्त ऑर्डर्स वगैरे नसतील
नाही आता अधिक महिना होत ना तर अधिक म नव्हतं काही आता परत सुरु होतील थोड्या दिवसाने आता तरी मग वटसावी कत्रीचे वगैरे
हो आता सावित्रीचे हो
मग ते मी आता हे केलंय मशीन वर्कच करते सध्या त्या ते पटापट होतात ना कारण हेल्पिंग हड नाही
छान वाटलं तुमच्याशी बोलून च बाय बाय
बय